हा बसतू
हा येतो येतो बोला ना.
अ काय करताय?
काही नाही बघा संले थांम मा. माझ्या आता माझ मगाशीिकन लावला त्याच्या आधी किन लावला. फोन मला येतात.
हां पण तुमचं नेटवर्क कमी असल्यामुळेच होत असेल.
माझे कॉल झालेत का नाही ते मला कळून झाले बहते नसतील पण झाले. नाही नाही अ लावलं ना.
हा.
आता समजा तुम्हाला तुमचा नंबर टाकून लावला? तर खाली येत की हा टास्क पूर्ण करण्यासाठी! तुमचा हा कॉल झालेला आहे अस कस कय समजा आ. आपण तर फर्स्ट टाइम बोलतोय मग अशी मी दोघींशी सुद्धा पहिल्यांदाच बोलत होते. त्या दोघींचा मला कॉल झाला मी त्यांना लावला. तर हा कॉल करण्यासाठी तुमचा टास्क पूर् झालेला आहे.
मग तुम्ही तुमचं नेटवर्क वगैरे काय ते इशू येतात बघा जरा. डेटा वगैरे बंद करून वगैरे असं काही सर्व डाऊन असल्यामुळे पण होतं.
आता तसंच करते आता काय करते तुमचा कॉल झाला होता काय करते फ्लाईट मुला टाकते फोन. आणि परत चालू करून बघ.
हा.
हम्म.
हो तसंच करा?
हम्म बाकी काय म्हणता तुम्ही चालू आहे बघा.
काय नाही होतता जेवणाची तरी!
हम्म जवणा तयारी
तुमचा हो.
अजून थोड्या वेळान हम् असू. कता मात्र निेवण चाललंय सगळं पाऊस आहे. आता जरा बारीक बारीक आहे दिवसभर तुमच्याकडे.
हो तिथे पण असच आहे.
आहे का?
हम्म.
मग काय स्पेशल बनवता का नाही संडेला वगैरे.
नाही आज नाही आज स्पेशल काही नाही कालच झालं चिकन
उद्या
उद्या नाही ग म्हणजे आमच्याकडे कसं शुक्रवारच वगैरे आणतात. जास्त कर नाॉन वेज हम्म तुमच्याकडे
म मुलगा खातो आता मला बनवता नाही येते म्हणून मी विकत राते भाजी
हो का
मे मला नाही बनवत ते मुलगा खातो मिस्तर खातात मला त्याला अंड्याच बनवून देते अंडाकरी ऑमलेट वगैरे म ते मला वचं नाही बनवतात नॉन व्हेज नाही बनवत ते
हो का मग तुम्ही कुठे राहता
स तार
हा हा मग तिकडेेत तिकडे असताना पण येत नाही कसं काय
नाही आम्ही ब्राह्मण आहे पण पण मुलाला सांगितले डॉक्टरांनी तो बारीकच आहे ना तब्येत. म डॉक्टरांनी सांगितलंय खायला म्हणून काय नाही. बाकी काय नाही नाही मिस्रांना आवडतच त्यामुळे बाकी काय नाही. म्हणजे त्यामुळे तुम्ही कुठे राह.
हा हा हां हां
तुम्ही
आम्ही कोल्हापूर
राहायला कोल्हापूर का अरे वा वा अरे वा वा छान छान ता का कोल्हापूरची मिसळ वगैरे फेमस मग तुम्ही मिसळ बाहेर जाऊन खाता की घरीच बनवता मिसळ
नाही घरी घरी बनवतो
मिसळपण
घरीब नवतो
हो का
हो
अरे वा आणि नॉनव्हेज सगळे जण खातात घरातले
काय होला चाललंय तुमच्या इथे कसं म्हणजें स्पेशल काय
आं
स्पेशल काय ते साताऱ्याला
सातारा खंदी पेढ हे
हम् हम हम हम हम
खाल्लेत का
नाही अजून नि खाली
आणि मुख्य तुम्ही सातार्याला आलात की नाही कारण का साताराच्या इथे पाहण्यासारखं बरच काय आहे
आम्ही साताऱ्या राहिलोच नाही कार की आमचं कसं आमच्या इथे साताऱ्याला कोण नाहीये ना तिकडे असं पाहण्यामध्ये
नाही नाही पण सातश ते फिर ठोसगर धबधबा आहे सज्जनगड आहे रामदास स्वामींचं ते तर किती छान आहे पर
ोगच ठ
म्हणजे कोणी नसलं तर खास यायचं पाहायला
हो येतो कोण नाही आहे त्याच्यामुळे जर असलं तर नक्की काहीतरी
तुम तुमच्याकडे पण बरंच काय काय पाहण्यासारखं आहे
हो भरपूर आहे तुम्ही कधी आलेला
हम्म बरेच दिवस झाले येऊन आणि बरेच तरी वर्षं झाले बरेच येऊन आ लग्नाआधी बरेच वेळा येत होते आता जवळ असुन येण होत नाही. अ दोघी मैत्रिणी पण आहे तिथे एक दोन रिलेटिव पण आहेत पण नाही जॉबमुळे नाही येन होत. हा आणि अ म इव्हन माझी सासू ससरे आमच्या लग्नाच्या आधी आठ नऊ वर्षे तिथेच राहत होत. कोल्हापुरला हा म्हणजे सासरे डेप्युटेशन मध्ये होते ना. तिथेच राहत होते हम्म हम्म मग तुम्ही प्रॉपर कोल्हापूर मध्ये राहता.
हो.
मग महालक्ष्मी मंदिरात जात असाल की
हो जातो म्हणजे असं सारखं सारखं नाही कधीतरी असं.
पण तरी पण किती छान आहे ना मंदिर.
हो.
आणि नवरात्रात तर म्हणजे खरंच इतकं किती छान वाटते तिथे काही म्हणा नवरात्रामध्ये खरंच आहे म्हणजे नवरात्रामध्ये जिथे तिथे देवीचं मंदिर आहे तिथ खूप छान वाटतं बघा.
होय तिकडे कसं आ. अ इथे आमच्या इथे कस कोल्हापूर ते महालक्ष्मी मंदिर असलं. कि नऊ दिवस तिला सजवलं जातं ना त्याच्यामध्ये मंदिर बघण्यासारखं असतं.
हा. आणि जे ते नऊ दिवसामध्ये ते ते हा पूजा ते हे आपण म्हणजे ते वेगळंच असतं बघा हे कनी
हो हो.
म्हणजे इतर दिवशी त्याचही काय एवढ हे नसतं. तेव्हा खूपच वेगळे असतं बघा अ कोल्हापूरला म्हणजे साडेतीनशे शक्तीपीठांना कोल्हापूरला तुळजापूरला
भरपूर ठिकाणी आ मुंबईला महालक्ष्मी आहे परत हा आणि वा ह्याला वनी देवी आहे नाशिकला
वनी वनीषी देवी सप्तशृंगी देवी खरंच आहे परत माहुरूची रेणुका देवी आमची आमची उकडगावची आहे रेणुकादेवी
हो का आमच नाही आमचं म्हणजे माझ्या माहेरच जोतिबा आहे आणि सा. अस वाकोबा म्हणून आहे राधानगरीला
आणि देवी कोणती?
देवी तुळजापूर
तुळजापूरची का माझी माहेरची तुळजापूरची आहे. हम्म आम्ही म्हणजे लग्नाच्या आधी बऱ्याच वेळा जायचो. ना तिकडे आणि ते अगदी तिथले. अच्छा हे म्हणजे सगळ तिथले गुरुजी सगळ ओळखीचे आहे मामांच्या ओळखीचे. तर मग आम्हाला अगदी गाभाऱ्यामध्ये मधून मध्ये दर्शनाला जायला मिळायचं. इतकं छान वाटायचं हम्म. दही दुधाचा अभिषेक केळाचा अभिषेक जे काय? असं अभिषेक असा आमला जवळला पाहायला मिळायचा देवीचा केलेला अभिषेक
बरं बरं म्हणजे तसं तुमच्या ओळखी टु पण आमचं होऊ शकतय. तुमच्या‌ ओळख टु कि आमच पण होऊ शकत देवदर्शन जवळ कधी गेलो की असं लांबूनच धक्काबुक्की असं म होतो आमचं देवदर्शन
हो आता तेच ना आता काय? अ मामा गेल्यामुळे कसं आहे मामांचा मुलगा पुण्याला त्यामुळे अ मामी पण तिकडेच असतात तिकडे मग कोणी नसतं मग त्याच्या मुळ आई पण एवढी त्याच्याकड जात नाही, पण नाही खरंच छान वाटत. म्हनजे आणि गर्दी असते बरं का. इव्हन कोल्हापुर पण गर्दी असते बघा.
कोल्हापूरला पण ज्योतिबा, महालक्ष्मीला वगैरे कशी गर्दी असते.
ज्योती देवाला गर्दी असते. तुमच्याकडे रंकाळा पण आहे पाहण्यासारखा असा परत ते तिथलं ते म्युजियम छान आहे. हाय का नाय? अन शाहू महाराजांच अ थोडक्यात सातारा आणि कोल्हापूर आणि ऐतिहासिक हच्यासाठी
हो हो हो हो म्हणजे कोल्हापूरला जस आलं ते एक एक तरी आठवडा तरी थांबून, सगळं बघण्यासारखं आहे.
हो मैत्रिण तेच म्हणते ऍटलिस्ट दोन दिवस तरी या हम् च्यामागे खूप लागते या म्हणून, या म्हणून म्हटलं हो नक्की येऊ ना खरंच येऊ. नाही खरंच अ छान आहे आणि पाऊस आहे तिकडे?
पाऊस आहे बघा, ज्यात दिवसभर चालूच आहे, रिमझिम रिमझिम चालूच आहे.
नहींना आले अजून?
नाही नाही. नाही नाही पाणी वगैरे नाही म्हणजे एवढ्याशा पावसात नाही आजच कुठेतरी सुरुवात झाली पावसाला. इथ एक पंधरा वीस दिवसतर पाऊसच नव्हता.
हा.
म्हणजे असं मध्ये अ आलेलं म्हणजे असं झालेलं पूर आल्यासारखं असं वाटत होतं पण पाऊस थांबल्यामुळे जरा पाणी वगैरे जरा पुढे धकललं गेलं.
हा.
हम्.
त्यामुळे, नाहीतर मग मध्ये आला होता बघा पाऊस बराच होता.
हो हो त्या पावस त्या पावसामुळे असं वाटत होत. हम्म.
पण नाही म्हणजे नंतर एकदमच थांबला बघा पाऊस.
हो थांबलाय तो पंधरा वीस दिवस थांबलाच, आता आजपासून तर सुरुवात आहे.
हम्म. तसं नाही ओ पावसाचं कस आहे म्हणजे? हं, थांबून थांबून यायला पाहिजे ना असं असं ना तर मध्ये आला की एव एकदमच आला बघा. सलग आला कि ते, जून महिन्याचा पाऊस सगळा आत्ताच पडला.
हो त्यामुळे कसं शेताचं वगैरे नुकसान वगैरे होतं त्याच्यामुळे खूप त्रास होतो.
आणि हवा पण बघा ना तेव्हा कशी थंड होतीन होती नंतर ऊन पडायला लागलय.
च त्यामुळेच लहान मुलांच्या पण आ शरीरावर जरा परिणाम होतो, सर्दी खोकला
लहानांच्या होतो, सगळ्यांचेच होतो कारण का ते क्लायमेट कि चेंज होतो का नाही? कि आता ऊन आहे आता आज बघा, ढगाळ वातावरण आहे. थोडा थोडा पाऊस आहे, दोन तीन दिवस केवड ऊन होत, गरम होत होत.
भरपूर होत होत तस आणि जरा पाऊस पडला की लगेच गरम चालू होतं. माणसाला कस म्हणजे काही सण होत नाही अस झालय आता.
हा क्लायमेट जरा चेंज झालं की, माणसाचं पूर्ण ते हेच होवून जातय.
हम्म. कायच कळत नाही, काय कुठलं म्हणजे वातावरणाचं काय घ्यायचं
वातावरणाचं काय म्हणजे माणसाच्या हेळच लागत नाही आपल्याला
आणि ना आम्ही लहान असताना तर म्हणजे जूनच्या बारा तारखेला म्हणजे पावसाळ्या पहिल्या दिवशी पाऊस म्हणजे तो सेट बसलेलाच होता. आताच्या मुलांना आपण सांगू नाही शकत की कुठल्या मनात काय येतोय तो हा विषय झालेला आहे. दिवाळीत आली की थंडी होती आता तस
दिवाळीमध्ये कशी थंडी असायची.
हो आता नाही आता दिवाळी म्हटलं की पाऊस प्रत्येक गोष्टीला पाऊस
ह् नाही नाही थंडी अशी होती ना दिवाळीमध्ये कि थंडी एवढी होती की हम्म हम्म पाऊस पण होता बघा उन्हाळ्यामध्ये अ काय ते दिवाळीत एक मिनिट ह हा बोला
हा बोला
दिवाळीमध्ये पाऊस पण होता बघा
हम्म हो पाऊस होता आधी दिवाळीत पण
हम्म हम्म त्यामुळे
आवाज येतोय तुम्हाला?
हा ते फोन आला होता मिस्टरांचा त्यामध्ये मग कट केला हा. आपला कॉल नको ना कट व्हायला आहे अजून एक थोडा वेळ आहे. नंतर हे होईल ना थोडा ना कट होईल ऑटोमॅटिक फोन तुमचे फोन किती झाले?
माझा हा आता अकरावा आहे.
ओके माझे तर चार पाच असे हेच झाले. कारण का रिसीव्ह केले गेले नाहीत. हे नाही नेटवर्क नाही. चार- पाच म्हणजे हिरोजिरो झाले हा.
हा ते कसं लहान बाळ माझं झोप
नाही नाही नाही माहित नव्हत ते तुम्ही फ्री आहे का म्हणून मेसेज केला होता ना आणि मी आज मला सुट्टी असल्यामूळ मी मला सुट्टी असल्यामूळ मी काय केलं हा मी जॉब करते ह्यच्यामध्ये शॉपमध्ये शॉप मध्ये आहे.
हा हा.
त्यामुळे मग आज सुट्टी होती मला त्यामुळे मी मी हा म्हणून मी तुम्हाला जे जे कोण आहे फ्री त्यांना मेसेज करत होते अस झालं त्यामूळ मग